हा बोलत ताई.
हा धलाक
हो तो कॉल चालूच असताना नेटवर्क इश्यू झाला म्हणजे काहीतरी अ अर्ध्यावर आलं डायरेक्टली कट झाला तो. मग काय नेटवर्क इश्यू आला काय माहिती. हम्म काय चाललंय तुमचं?
काय नाही अता आराम.
म अच्छा कस आहात तुम्ही?
म्हणजे पावसाच काय आता पाण्या पावसाचं काय करणार आहे.
हो ना पाऊस भरपूर चाललाय इकडे मी आली बहिणीकडे माझ्या. हम् तुम्हाला कॉल येतो एक तो कट करा ना.
करते मी करतो परत परत करता येते समोरचीला.
अच्छा हो का? हम! हे आता तिकून करतातच कॉल असं.
हा हा ह हो ना आता ज्याला मा आपण मेसेज टाकला का एक वेळी तीन चार कॉन्टॅक्ट करतात लगेच. आणि हा मग आता असं हा कोणा कोणाला आपण रिस्पॉन्स देणार एका वेळेस.
हो बरोबर आहे.
नाही का हा. ह बाकी आवरली काम सगळी.
म बाकी काय ना इकडे बहिणीच्या मुलीचा बड्डे होता मग मी आली होती बहिणीकडे. काल बर्थडे होता तिचा मग हम्. पाऊस तुमच्याकडे भरपूर आहे का?
हो ना खूप भरपूर पाऊस. नाही ना पाऊसच नाही थांबत ते नाशिकला.
आणि नाशिकचे रस्ते तर इतके खराब झालेत म्हणजे चालवण एक टास्क झालेलं आहे.
हो हो.
इतका र मोठा टास्क आहे ना मी तर घाबरतेस मी म्हणजे स्कुटी तरी सुद्धा मी स्वत नाही चालवत मिस्टर चालवता तरी पण मी घाबरते. कारण मागच्याच वेळेस ना आम्ही फक्त एका खड्डयांमुळे माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. आणि इतका मोठा झाला ना तो की मी आता खड्डयांना खरंच घाबरते एक खड्डा आयु ष्यच बदल बदलतो डायरेक्टली.
हा हो बरोबर तसचच झाला. हम्म तेर अ ते काय होते पाणी खास ते ना त्याच्यामध्ये खड्डे दिसत नाही पाण.
हो आणि जो चांगला रोड आहे ना त्याचा अतिवापर होतोय ना त्यामुळे मग अजून जास्त हम्म जास्त म्हणजे तो चांगला रोड पण खराब होतोय.
हो पावसच एवढा आहे तर काय करणार तो पा रस्ता पण. नाही का
आषाढ मी तर मग काही फरळ वगैरे झालं?
हो मा आज स्पेशल साबुदाणा वडा.
साबुदाणा वडा हा. आषाढी एकादशीचा असं असतं ना उपवास उपवास म्हणून जास्त खा
दिवसभर खात दिवसभर खायचं.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
उम्म आ हो ना.
ठीक आहे पण आपल्या महाराष्ट्रात चांगलं आहे की आपण एकासी आपल्या संतान आपण घेऊन चाललो आहे ते नाही का.
हो बरोबर हम्म म तुम्ही काय केलं फराळ आज?
. बनवले असता इकडे पाहु
हा हा.
असल्यामुळे मग . आमची टेस्ट ट्यूब बेबी होती बहिणीची.
हां.
हा मग त्या टेस्ट ट्यूब बेबी मधून . मीशाची झाली ती आणि हो म्हणजे तिच्या लग्नाला सा त वर्ष झाले होते तेव्हा पर्यंत तिला काहीच नव्हतं मग भरपूर तिनी प्रयत्न पण केला इकडे तिकडेच त्यानंतर तिनी छान एका ठिकाणी टेस्ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेतली. आपल्याकडे टेस्टुयूब बेबी म्हटल्यानं तर वेगळं वाटायचं पण जेव्हा आम्ही खरंच ती प्रॉपर ट्रीटमेंट पाहिली की टेस्ट्यूब बेबी हा ए क प्रकार पण चांगला आहे ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांच्यासाठी आपलंच असतं पण ते थोडसा मेडिसिन वगैरे अ जास्त असतात किंवा मग हा तो गर्भ बाहेर तयार होतो आणि मग तो आतमध्ये सोडला जा तो त्याच्यासाठी आईला खूप त्रास होतो हा. आईला इतका त्रास होतो की तिला भरपूर सारे औषध घ्यावे लागतात म्हणजे अ ते टेस्ट्यूब बेबीच्या आधी सुद्धा
हां.
आणि पुन्हा ते सक्सेस अ होतं का नाही होतं तो पण एक धाक असतो.
हो दोन तीन महि तीन कळत नाही ना हो तीन चार महिने.
हो आणि ते सक्सेस तर ठीक नाही तर पुन्हा ती सायकल तयार परतती सायकल हा आमच देवाच्या कृपेन म्हणजे आपण जर एकदा पेमेंट भरलं जे आपण पेमेंट भरलं ना तर त्यामध्ये तीन सायकल त नसतात. पण अ म्हणजे मेडिसिन असतं ना ते सायकल ला आपण जेवढे पैसे भरले अस तात त्या डबलचे मेडिसीन असतं.
हो हो बरोबर.
आणि ते मेडिसिन आपण घ्यायच.
माहित आहे हो मला माझ्या हम माझे मा आम आमच्या इकडे माझ्या पण प्रॉब्लेम माझे भाऊजला दोघींना पण सायकल मध्ये हो कोणाला होतोलगेच. कोणाला किती करा होतच नाही बाई फरकच नाही पडतच.
तिला पडलाय म्हणजे तिला देवाची कृपा अशी की ते पण सांगितलं डॉक्टरने. की नाही बाबा हे जगू शकत नाही एकच राहिलं होत तिचं म्हणजे ते सहा गर्भ सोडतात त्याच्यात तिचा एकच राहिला कसा तरी. तो एक राहिल्यावरती पण डॉक्टरने वेळेवरती सांगितलं की तुम्हाला अ वडकरावा लागेल कारण तो म्हणजे होऊ शकत नाही त्या बाळाला अडीच महिने झाले होते तरी. पण हार्ट आलेलो नव्हत म हा गर्भ खराब आहे अस सांगितलं. पण आमचा देवावरती भरपूर विश्वास मी तिला म्हटलं की आम्हाला आठवत तो संक्रांत दिवस संक्रांताच्या दिवशी ति गेलेली तिथे तिकून आली पुन्हा लढायला लागली डॉ डॉटरांनी असं सांगितल्यावरती.
हम्म.
तिला म्हंटलं की थांब. फक्त मला तू आठ दिवस देस जर तुला आठ दिवसात काही त्रास झाला ना तर हे बाळ तू त्या मिनिटाला मी तुला ऍडमिट करते म्हटलं. पण तू फक्त मला आठ दिवस दे आठ दिवसात मी इकडच जग तिकडे करेल म्हटलं पण मग आपण याला वाचव म्हटलं ताई तुम्हाला सांगते मी. आज उपवास खोटं नाही बोलणार आठ दिवसात तिला भरपूर प्रमाणात प्रो खाऊ घातल म्हणजे रोजच्या ह्याच्यात तिला दिलच मी प्रोटीन पनीर झाल वेगवेगळ्याडाळी झाल्या वेगगळ्या डाळीच्या पराठे झाले.
हा.
देवाची पण एवढी भरपूर आम्ही भक्ती केली ना तर त्या दिवशी गुरुवार होता त्या संक्रांत आणि पुढच्या गरुवारी आम्ही सोनोग्राफीला गेलो आणि त्या बाळाला हार्ट आलेत. हा म्हणजे हो ज्या दिवशी अबोट करणार होत तिथून म चार दिवसात आम्ही पुन्हा सोनोग्राफी केली पुन्हा त्या बाळा हार्ट आले. जेव्हा ते हार्टबिट ऐकवतात ना डॉक्टर पहिले सोनोग्राफीला. अक्षरशा माझी बहीण तिथून उठून बाहेर सोनोग्राफी करताना उठून रडली ती बाहेर जाऊन.
हो काय.
हा असं. आणि त्याच्यानंतर मग देवाची कृपा असं की पुन्हा तिला दीड वर्षात नॉर्मली दिवस राहिले.
हम ना.
हा म्हणजे हा पहिली अ देव देत नव्हता, आणि आता भरपूर.
अ हो का. बरं ना मग काय.
अच्छा असं.
मग आता व्यवस्थित आहे का मग.
हो आता व्यवस्थित ये. असतात नाजूक असतात. ते तेच्यामध्ये इम्युनिटी पावर थोडी कमी असते. म्हणजे की जसं की त्यांना, लगेच असं सर्दी खोकला होतो, बाहेरचं वातावरण चेंज झालं का सर्दी खोकला होतं, पण अतिशय हुशार असतात ही मुलं.
हो खूप.
हा हुशार असतात. हे एक मला जाणवलं की हुशार असतात. ते म्हणजे त्यांना, मग म्हणतात ते की शेवटी ट्रीटमेंट निघेत. आता मी बऱ्याच पूर्वीच्या लोकांचं ऐकायची ना, पण ही बाळ. नॉर्मल बाळानपेक्षा हुशार असतात.
हम असं. फक्त एवढंच आहे की, इम्युनिटी पॉवर नॉर्मल बाळंनपेक्षा यांच्यामध्ये कमी असते. आणि महत्वाचं म्हणजे ते ना, कदाचित मला असं वाटतं की आपण ते सुरुवातीपासून. त्यांना आपण लाड केलेली असतात. त्यांना जपलेलं असतं. पहिल्या महिन्यापासून, तर ती त्या बाळाला पोटात असतानाच सवय पडून जाते. असं वाटतं मला त्यामुळे ते असे असू शकता. म्हणजे हिला थोड ही लागला ना, तरी दिवसभर तो बोट घेऊन फिरेल. मला लागलं, मला लाग दुःखतय दुःखतय आणि तिचीच लहान बहिण तिला कितीही लागलं. तर तिल काहीच फरक पडत नाही. असं हम.
तर त्यांना सवय लागलेली असते, लहानपणापासून केर घ्यायची. जास्त काळजी घ्यायची.
तिचं तर ना जन्माला आली ना, ती फक्त किती दीड किलोची होती.
ह ना.
त्या ती पंधरा दिवस हेला होती. काचच्या पेटीमध्ये आई वेगळीकडे, मुलगी वेगळीकडे आईकडे, मालेगाव मुलगी नाशिकला मी तुम्हाला सांग ते पाहुणे मंडळींना आम्ही येऊ पण दिलं नाही. आणि एक महिना तिला आम्ही कोणाच्या हातातच दिलं नाही. फक्त मी आणि तिची आई आम्ही दोघी समाजच्या स्वतःच्या माझ्या आईने सुद्धा तिने एक महिना घेतला नव्हता. त्यावेळेस कोरोना पण होता ना.
हा हा.
हा कोरोना पण हे होता. आणि एखादी व्यक्ती आली ना. आणि कसं गावाकडे काय व्हायचं. आता माझं लग्न झालेलं आहे पण मी गेली होती तिच्यासाठी. मग गावाकडे काय काय होतं की अ. कधी लोकांना सवय नसते. एवढं छोटंसं बाळ बघण्याची ना. मग बाप रे एवढं एवढंच ये असं म्हणायची. मी त्या व्यक्तीला लगे घरातून हाकलून द्यायची. हा हा एक मिनिट ताई मला एक कॉल येतोय. मी कट करून देते. मी घरातून हकलून दिलेय त्या व्यक्तींना.
हो हो ठीक आहे चालेल.
आपल्याकडे गावाकडे ना लोकांची मानसिकता खूपच वेगळी ओ.
हो बरोबर त्यांना ते वेगळं वाटत नाही ऍक्च्युली ना ते तीकडे कसं नॅचरल झालेल राहत त्यांना काय अनुभवच नसतो ना.
नाही ज्या व्यक्तीला बाळ होते नाही, ना ती मनातून खचून गेलेली असते आणि समोरच्या व्यक्तीला दिसतय, तरी ती व्यक्ती सतरा वेळा तीला विचारनार, बाई तुला अजून काही नाही बाई तुला अजून काही नाही. र म्हणजे आपल्याकडे मनाचं खच्चीकरण जास्त केलं जातं खूपच. तिला स तुम्हाला दिसतंय तर तुम्ही शांत बसा ना असं मला वाट त हहह हा पण लोकांना. हा हा म्हणजे लोकांना ती सवय असते.
हम्म.
एखाद्याला दुःख देण्याची किंवा मग एखाद्याच्या दुःखावरती मीठ लावण्याची.
हो बरं झालं
आता मी करते तुम्हाला कॉल, कुठला विषय घ्यायचा सांगा मला एक स्पेसिपीक विषयावर बोलू आपण.
अ बरं थांबा, काहीतरी रेसिपी वगैरे सांगू आपण.
अच्छा ठीक आहे, तुम्ही सांगा तुम्हाला आवडणारी रेसिपी. हो ठीक आहे, एक अ करते मी पाच स सेकंद बाकी आहे, हाच हम्म.